हॅलो पोर पोरग लईच परेशान करत का,?
ते लावून द्या ना थोड्या वेळानं.
लाईट नाही ना!
लाईट आली ना!
सिग्नल नाही का त्या टीव्ही ला?
हा नाही एरोर सेवन हे!
हम्म एर्रोर सेवन माझ्या टीव्ही बी.
हम्म!
एर्रोर आलंय लई त्याला!
ते आता पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे!
हां!
तुझे कनेक्ट होती का ब्लूटूथ ब्लूटूथ कनेक्ट होती टीव्ही?
नाही ना ब्लूटूथची नाही माझी
पोरगं म्हणतो जिओ हॉटस्टार टीव्ही घे आपल्याला.
हाव का!
तुझ्यासारखी!
कोण?
पोरानं पोरांनी काय नवीन नवीनच बाहेर ऐकलं का पोरांना तेच लागत!
तु आहे ना ते कोरियन बेड आहे का ते कस्टमाइज करून घे लई भारी वाटतं ते!
करणार आहे ना सगळं करू आ दमानं म्हणं!
न्हाय बा मी बनवल. टाकणारय बघा आता. मी खरंच टाकणारय माझ्या दोन्ही मुलांची खूप फजिती होती झोपायची.
काय आसन म्हणती? काय नाई एवढं थोडं हार्ड नाही ते. कंप्लीट तर करून
हा, तेच ना.
एक सोफा विथ, ए सोफा विथ बेड.
सोपावीत नाई करणारे मी. मी डबल डोअ, डबल याच्यात करणाय हा डबल ह्याच्यामध्ये. समजा, हा तसं. खाली एक
ह. नाही, मग ते, ते हे कर ना तू, टेबल विथ बेड कर ना.
नाई ना, टेबल विथ बेड नाई होत. टेबल व बेड नाई होत ते. कसं असतं माहिती का त्याला पायऱ्या असत्या वरती जायण्यासाठी.
हा ते, तुझ्या घरात जागा पुरन का त्याला? हा, हा. कमी- कमी लाज, कमी लागते बरोबरय.
त्याला सिंगल बेडला सुद्धा कमी, इतकी कमी लागते त्याला.
हा. बोर्डिंग स्कूलमध्ये असत बघ ते.
हा त्या टाईपचं बघ. ह, मला त्याच टाईपचं घ्यायचय बघ म.
हम्.
बोर्डिंग स्कूलमध्ये राहतात का ते, त्या टाईपमध्ये घ्याय मला एवढंय. मला लाकडी नाही घ्यायचय. लाकडी खूप लवकर खराब होत.
ह. बनवून घ्यायच तू. हा, जमतं ना.
पैप. काय हजार दोन हजारात पैप येऊन जातीला. समजा जास्त येतील. चार- पाच हजारपर्यंत. आणि मजुरी घेईल त्याला. दोन- अडीच हजार रुपय. हा. कोरीयन, कोरीयन. कोरीयन.
हा, ना. हा. ना.
कोरियन घ्यायचंय माल बघ. हम्म. आणि मग त्याला व्हाईट पेंट द्यायचा. नंतर काही, मग आपल्या नंतर का, आपल्याला जो वाटला तो पेंट
हा, हो.
हम्. तीन शेड मध्ये करायचा बघ. मला त्याला. मी विचार करून ठेवलाय बघ तसं.
हा.
खूप बारी वाटतं आगं ते. आणि एक, त्यांच्या असं, त्यांच्याकडूनच एक कस्टमाइज करून घ्यायच्या दोन, गादया त्यांच्यासाठी त्याच्यावर टाकायला.
हा, जमतं ना ते.
नाही की नाही. छान वाटत ना, काहीतरी युनिक पण घरामध्ये.
हो, छान वाटतं.
हम्म. नाही, आता ना शक्यतो पोरांना लागताच.
हाव.
त्यामुळं मी घेणारय त्याला बनवून. मला तर लय आवड खूप आवडय. मला मला तर खूप इच्छाय. मला. मा आणि जागाही कमी लागते परत, प्लस.
हम्म.
पोरांची सोय होऊन जाते ना मग,
हा.
त्याच्यात सगळं असं आणि एका साइडला असं टेबल बनून घ्यायचंय मला त्यांना म्हणजे त्याच त्याच वैयक्तिक सामान ठेव ता येईल त्यांना,
त्याला टेबलही बनवता येत अग खूप सुंदर आहे ते,
हाव.
हम्म. एकीकडे मुलीचे होईल ए वरती घ्यो वरती मुलाची होईल आणि खाली मुलीची होईल.
हो.
तसं तुमच्या पण घरात बनवलं तर जागा भरपूर आहे खूप छान वाटल तसं.
हम्म, आमचं वेगळं प्लॅनिंग हे आता आमच्या रूम
आम्हाला आधी किचन बनवायचं हे समोर ओटा बनवायचा हे पाठीमाग दोन बेड रूम करायचे गण आहे आमच्या डोक्यात
हा हा हा ज्याची त्याची बेडरूम पोरांच्या. पोरांच्या बेडरूम बनवायच्या का?
हाव.
हा होईल मणा दमा दम्मानी,
इथ बोलतीचना नाही ना आता दिवाळीच्या वेळेस करू ना.
हमं
एवढी, ळेस देऊन टाकु आमच्या मागेच.
हा हा हम्म. बरं मी तुला रिटर्न कॉल करते थांब.